हॅलो.
हॅलो.
ऐकू येते का?
हा येतो येतो बोला.
काय करताय?
ते तुमचं काय पहिला म्हणजे उचललं तर नंतर ना काय ऐकूच येत नव्हतं उगीच हॅलो हॅलो म्हणाले मी.
होय मला म्हणजे ना उचललाय असं दिसच नव्हतं रिंगिंगच दिसालता.
हा ते म्हणजे अस पेंडिंग होऊ नंतर ते दिसतोय ना.
हा मग काय करताय. माझा आता स्वयंपाक आवरला गॅस साफ करते.
भांडी घासताय का?
नाही गॅस साफ करते.
होय, जेवण वगैरे झालं?
जेवण झालं चपाती तेवढं लाटायची आता गरम-गरम लाटायची.
होय किती जणांचा करताय तुम्ही स्वयंपाक?
अ आम्ही पाच जण मोठे मुलगीच वेगळं करायला लाग ते, मऊ भात वगैरे.
तू काय करत देता.
नाही.
म्हणजे आराम आहेत का ते म्हणजे?
नाही ते बाहेर जातात ना कामाला.
कमाला जातात का ते पण मग?
होय होय.
बरं मग सगळे जर एक-एक काहीतरी काम करतात.
होय. आता एकट एकट्याच्या जिवावर चालत नाही ना.
हो ते तर आहे न, सगळ्यांचं त्यांचं-त्यांचं सेपरेट पाहिजे.
महागाई वाढली.
हो हो म्हणजे स्वयंपाकाचं काय म्हज मदत वगैरे करते का नाही. का फक्त बाहेर म्हणताना म्हणजे जातात गेलेला
नाही आल्यावर आता डायरेक्ट जेवतात आणि मग तीन वाजता, जर भाडी घासली तर घासली, नाही.
होय तुम्हाला वाटत असेल. का ही म्हणून का नाही तसं काय.
नाही तसं काय
हा हा
ह वाद होतो कधी तर त्याच्यावरून, त्याच्यावरून वाद होतो म्हटलं कधी तर. हम्म हम्म
मग काय म्हणते काय म्हणते तुमचे मिस्टर्स वाद घातल्यावरती,
तसं काय नसतंय ते ते दोन्ही दगडावर असते. होय चालतंय
हम्म किती वर्ष झालं तुमचं लग्न होऊन?
दोन वर्ष.
होय. बरं आहे मग दोन वर्ष झाली.
तुम्ही काय दूध सप्लाय करताय का?
काय म्हणताय?
दूध सप्लाय करताय का तुम्ही? हॅलो आवाज येतोय.
ह हा बोला काय म्हणताय.
दूध सप्लाय करताय काय म्हटलं.
हो हो पप्पा करतेेत ना,
हो मग स असं हा हा घरोघरी जाऊन देताई का? हॅलो! हॅलो! हॅलो!
हा हॅलो बोला ते कसं दुधाचं म्हणजे पप्पा गावातून गोळा करून आणतात.
हा
अन एक गोळा करून आणल्यावरती चाळणी वगैरे करायचं गाळायचं त्याला,
हा हा
मग ते कस पाकीट दूध द्यायचंच. देतेत ना घरघर असं कोण म्हणजेच वरवर लावले असते त्यांना.
हा
तसं ते पप्पा काय करतात पाकिट करत नाहीत ते बाटलीमध्ये भरतात.
होय. हा मग ते बाटलीतून द्यायचं काय?
होय.
म घरोघरी जाऊन देतायं का, तुमच म्हणजे दुकान वगैरे आहे?
बरोबर घेऊन देऊन जाते. हा अन् ते डेअरीला पण करत्यात.
हो, परवडतयं काय ते?
हो परवडतं ना, समोर जाऊन म्हणजे समोर बसून आपण स बनवतो ना.
हा- हा, एक लिट, एक लिटर कसं आहे ते?
म्हणजे दूध म्हणजे असं भघूना येतात मिडियम पाहिजे असेल तर रेट कमी अ दुध अं दूध म्हणजे चांगलं पाहिजे, तुमाला म्हणजे दूध जर चांगलं पाहिजे असेल तर रेट त्याचे साठ- सत्तर रुपयांपर्यंत आणि तेवढंच तुम्हाला हा आणि तुम्हाला कमी पैशाचे जर पाहिजे असेल तर, पन्नास ला आहे, चाळीस च आहे, असं
म्हणजे दुधाच्या क्वालिटीवर आहे काय ते?
हा दुधाची क्वालिटी वरती आज रेट पण वाढलंय ना तसा. हम्म-हम् ऐंशी रुपये लिटर झालेयं आता दूध.
होय, रेट पण आणि अं एकदम पातळं असते दूध पिशवीतलं.
हो ते सत्तर शहात्तर रुपये लिटर पुण्यात तर, हा तिकडं कस आहे?
आमच्याकडे बाहत्तर रुपये लिटर आहे.
बापरे, तुमच्याकडे अजून पाहिजे, पुण्यात तर शहात्तर रुपये लिटर
हो,
दिवसें-दिवस
स्वपमा व हो काय बराच
तुम्ही काय विकतच घेताय का?
होय- होय, आम्ही विकतच आणतो, आमचे तिच ते आहे ना त्यामुळे इथे ते काय जास्त नाही. दुकानातूनच आणावे लागते, गवळी तेन येतात पण जास्त नाही येत.
गवळीकडनचं घ्यायचा ना.
गवळीकडं कसं ते परवडत नाही म्हणत्यात.
उलटं तेच चांगलं असते गोरं घ्यायचं दूध आपण त्याच्यात पाणी एक लिटर जरी घेतलं ना अर्ध लिटर एवढं पाणी जरी घातलं ना
होय, माझी मावशी गवळीकडूनच घेती. आमच्या इकडे जास्त कोण घेत नाही ना, त्यामुळ एका घरासाठी गवळी यायला बघत नाहीत इकड.
चालते पण जरा म्हणजे तुम्हाला लहान लेकरू पण आहे, अन् ते बाहेरच पिशवीतल दूध कसं असत? लेय पातळं असते. पाणी -पाणी सगळं. हा,
ते पीत पण नाही ते दूध
तेच ना ते एक प्रकारचे दुसरेच असते ते दूधच आपलं हे म्हशीच कसं असतय तसं नसते. ते काय काय मिक्स केलेलं असत.
पण दुधापेक्षा पाण्याचं प्रमाण जास्त असतं.
जास्त असत.
लिटर घ्या किंवा लिटर घ्या दोन लिटर घ्या अर्धा लिटरला म्हणजे कमी पैशानी जरी तुम्ही कमी पैशाच जरी तुम्हाला दूध पाहिजे असेल तरी पण तेच दूध दुधाची पिशवी मिळणार आणि जास्त म्हणजे पैसे जाऊदेत. पण दूध चांगलंपैकी मिळू दे असं जरी म्हटलं तरी पण तेच दूध मिळणार सिटीत तुम्हाला
होय.
हा
तेच ना पण दुधाच पण व्यवसाय बिजनेस केलं तर खूप भारी लय मस्त आहे.
फायदा आहे ना
हो लई
अजून काय मग बाकी काय बनवलात आज स्पेशल
स्पेशल काही नाही आज शेपूची भाजी
हा
चपाती डाळीची आमटी शेवग्याची
हा हा
तुम्हाला आमटी कोणती आवडते?
मला व्हय शेंगाची तुम्हाला
शेवगा
नाही नाही शेंगाची आमटी शेंगा कुट्ट घातलेली.
कुठल्या शेंगा पण?
शेंगाची आमटी दाळीची आमटी ते शेवगाची आमटी तीन प्रकारचे असतात. तुम्हाला कोणती आवडते? मला नाही आवडत शेवग्याची
मला आवडते आमच्यात सगळ्यांना आवडते. आमच्यात मेन म्हणजे डाळीची आमटी सगळ्यांना आवडते. मग त्यात शेवगा घातल्या की जरा जास्तच खात्यात.
हो ते शेवगा खालेल्ला एक वेगळीच मज्जा. ते छान पण लागतय हम
हम्म
अजंत काय म्हनता.
तुमच्या घरी काय आहेत
काय म्हनता? तेर म या म आमच्या घरी होय, चपाती आणि वांग्याची भाजी दुध क दुधात, माहिती आहे ना तुम्हाला दुधखीर म्हणजे,
ते शेवाळे घालून करताात त्याच ना,
नाही नाही ते नाही फक्त दुधाचं ते दूध थोडं घट होईपर्यंत एक लिटरच त्याच्यातलं एक पावशेर म्हणजे थोडं कमी एक म्हणजे असं हे करायच चांगलं म्हणजे घट उ होण्या पाव तसं थोडं गरम करायचं आणि चमचाना हलवायचं.
म्हणजे आपण बासुदी करतोय तसं काय?
हा बासुंडी सारखंच पण एवढंच की ते बासुडीसारखं होत नाही कलर पण हे वेगळं होत ते बासुंगी मध्ये दोन प्रकारचे कलर असत एक वाईट हा हे पूर्ण वयटच हम अजून काय
हे खुट सोडली का
हो सोडले ना म्हणूनच आज आम्ही हे केलतो उदगीर
हो
हा
तुमच्या घरी कोण बनवत जेवण
मी मम्मी वहिनी
होय
हा कोणी पण बनवतो आम्ही असं काय नाही.
खेडेगाव आहे काय तुमचं? हम्म म्हणनुच
हो हो असतय ना. बघुया असंच माधर मधुन मोबाईल घेऊन बसते मी ते म्हणजे तुम्ही कॉल करू का विचारताय मी म्हणत नंतर नगर ते कामात आहे.
होय खेडेगावात खूप काम असत माझी मम्मी पण राहते. मला पण माहिती, तिचा पण आवरत नाही लवकर पण, तिच्या शेळ्या, शेळ्या आहेत ते शेळ्यांचं केर काढाय लागतंय नी.
आधी सगळं केले त्याचा पण वधंदा केले नाही पण छळ्या जाऊ चचाऱ्याला घेऊन जा हम्म हम्म
हो ते केर काढायचं त्यांना चारा बांधायचा. खूप कष्ट आहेत त्याला,
काय झाला.
शेळ्यांचं पण खूप कष्ट आहे म्हटलं.
होय लय कष्ट हाय. अजून काय म्हणताय मग.
हल
अनं कट करू का मी काॅल.
हा हा चालेल.